हा बोला की
का स्वयंपाक चालाय.
हम्म जेवण चालू आहे बघा तुमचा दीदी गावाला गेलती कुंबोजला आता
हम्म
आता आली तिच राहिलय काम ऑनलाइन ते हुडकू कळत सगळ्यातन बसलीया आता आता आरडाओरडा करायचं चालू हाय. हम्म काम शिल्लक राहिलेल्याचा बडबडी तोंडातन बडबडत बडबडत चालूय काम करायचं
हूं हूं
ते गोकुळ च हे करत्या ना ते
रिकामा ऑडिओ
जनावरची सर्वे करते ना त्या
हा हा मग फिराय लागतेय काय तेला.
नाही फिरायला लागतय सोडा. तर प्रत्येकाच्या घरात जाऊन शेत करायची माहिती घेऊन ती म्हस कधी यायल्या कधी किती दिवस झालं किती दूध देत्या किती फॅट लागतय सगळ इचाराय लागत त्यांचा सं परवडतय.
हम्म हम्म
परवडतय पाच सहा हजार पगार पडतोय महिन्याला खरं आसं अ घरात बसून ओ एकदा दोनदा शेतकऱ्याच्या घरला जायायला लागतय खर घरात बसून म्हणजे एका म्हशीला कायतर पन्नास रुपये अस मिळतय ओ गोकुळकडन त्यांच्या म्हणजे हम् ह् मिस्टर दिदीच्या मिस्टरांच्या असं हेणं लागलाय ओ त्यो. वळकित न लागल्यात. काल बड्डे होता पोरग्याचा
होय कसा केला मग
तिकडचं केला तिन ते तिकड सुट्टीला आलती ना आज आलीया तिकडन य पोरगं गेलय महिना आधीच सुट्टीला तिकड
हा हा
मग तिथंच बर्डे केला त्याचा
हा हा
मग आम्ही काय गेलो नव्हतो सोडा. मी परवा दिवश त्या आधी दोन दिवस आलो हिकडं.
हा, हा.
ती राहिली होती. नाही मी सुरवातीला गेलोतो म्हणजे मम्मीच्या पोटात दुखालत म्हणून आधी गेलतो मग तिन तर ना बघायला म्हणून आलेली अशी मग ती पण राहिलीया आणि मी पण मग ती रा आल्यावरन दोन दिवसांनी मी निघून आलो. दोघी आलो की हीत अवघड होतंय हो डब्यांनच. शेत जनावर आणि हायीत. सासूबाईना लोड होतोय. आणि असं होतय नां कस जनावर असलं की तिकडच वेळ होतोय आठ असतंय, मग ह्याना डबा नऊ वाजता द्याला लागतोय. मग ते जेवण आवरून नाही सकाळचा नऊला सकाळचा नऊला मग सकाळी सहा वाजता दुधाकडे गेलं तर दूध काढून शेन टाकू कोण लुटून बिटून तिथन आवरून यायला अंघोळ पाणी घरात येऊन आठ वाजतयच नाही त्याला
होय.
मग तिन पुढ डबा कराय
डबा नंतर स्वयंपाक
हम्म धुन भा भांडी लोड, झाड चालूच आहे एक झाली की एक.
हम्म
आणि माणसं असलेल्या घरात जरा काम असतंय ओ. त्यामुळे त्यांना ज लोडतंय आम्ही दोघी नसल तर. मग दुघी असल्यावन काय वाटत नाही म निवांत असतीया. मग मी जेवण केलो तर ती धुन भा दे आवर आवर या
अम एकाला दोघी असल्यावर करस तवर ते
एक करुस तरी? काय वाटत नाही संध्याकाळच सर दिवस तसाच जाते. दहा वाजता तर आम्ही सगळी काम आवरतो
सकाळचं...
सकाळचा
हा हा
तू इकड निवांत मग आत्ताच जेवलेली भांडी एकदा घासली म्हणजे झाल की मग कधी शेतातली.... काम असली तर मग जाते शेताकडं ते मग ते त्याजी माहिती भरत बसते जनावराची दुपारची....
आ ह
कधी कधी कधी कधी संध्याकाळची करते आश आता गावाला गेल्यामुळ आठ दिवस सग आता थकीत पडलंय हो मग आता ते तीस तारखे पण काम.. क्लिअर कराय लागतय. मग ते रोज कंटिन्यू दहा जणावरांची माहिती भरायच लाग... ते म्हणजे महिन्याला एकशे दहा करायला च लागते ते झालेलं नाहीय.. हम्म एकशे दात... करायलाच लागते महिन्याला मग त्याच झालेलं नाहीय.
हा हा
मग ते आता आवरा लागल्या..
हा हा
हम्म हम् मग निवांत.....
स्वयंपाक
आमच्यात चुलीवरच जेवण आव करतोय आम्ही. हम्म
काय चुल?
हय स्वयंपाक घरात आहे चूल...
हां त्यामुळं आमची बाहेर आहे सगळं बाहेर न्यायला लागतय.
मग जेवण चुलवरी करता?
नाही गॅस
हा गॅसवर मग आमी पण आता गोबर गॅस सई हे करणार हाय.
खर ते वास येत. तो जेवणामध्ये
नाही नाही येत म्हणजे गोबर गॅस म्हणजे असं फुग्याचा गॅस... सई हे करणार हाय. ते जा नाही वास येत आता किती तरी जणांच्यात आम आमच्या नंद्यच्यात सुद्धा तेच हाय. नाही का हम्म तस पहिले... माणसं म्हणायची तसं वास येत.... ते ह करतेय.
हा हा तेच ऐकून म्हंटलं वास येते....
ते म्हणायचे नाही कर..... अता बगते कि नाही मी प्रत्ये नाही आमच्यात प्रत्येकाचे जनावर आहे ते नाही प्रत्येकाचे आव ते....
हम्म हम्म त्याला जनावर बक्कळ असले की चालत.... ते नाही गोबर गॅसला
हाड नावर असल आमचं जनावर हा काहीत नाही शेन मग गारीच टाकतोय आम्ही रोज.
कशात?
बुडकायला लागत म्हणजे ढी करून ठेवते.. पावसाळ्या न शेजत टाकायच ऊ-ऊ-ना-ना ला असं शेल ढीगच मारून ठेवायला पाहिजे. उनाल्याशि िणी लावायची... हम्म...
हा ऐकत नाही का बाहेर.
हम विकत नाही नाही नाही..... आपल्या शेतातच असं... वते नेऊन.. ट्रॉलीवर ते एका वेळेला राहील नाही सोडा बाहेर विकायचं म्हटलं की परवडत नाही ते किती पाच सातशे रुपये येत्यात् त्यापेक्षा... इथं शेतात खतून घेणे हे खत स्वस्त आहे....
नाही ओ पाच पाच हजारला काहीत ट्रॉलीआहे हो आमच्या इकडं
कट्या पाच सातशे पण कोण देईना ना झालयं हो मग कस हा सगळ्यांची जनावर असल्यामुळे मग कोणतर जास्त..... शेतीवाला च असं घेतोय नाही कत कोण शक्य तो घेत नाही मग तो घेणारा... पटकन भाव चडतो त्याला पाच सातशे रुपये तो लय म्हणतोय...
हम्म
मग काय करायचं मग पर्यायच नाही....
मिस्टर
मिस्टर कामावर गेलेत मिस्टर वेळाने येतात नऊ वाजता
हा हा
म्हणूनच त्यांच्या मनात कसं हे करायचं..
हम् हम ते माझं अ चुकलं हो नाहीतरी पण चालते सोडा तुमच्या हेला लॉगीइन करून घ्या पहिला कसं करा..
हम्म
अ त्यांच्यातच असू द्या आधी बोला त्यांच्यासोबत आज संध्याकाळी पाच वेळा.
हां
आणि नंतर अ तिथ येतय ऑप्शन आवाज बाहेरचा आवाज तेन अस तेन काही नाही, काही नाहीच करायचं फक्त. आणि नंतर एकदा कॉल एकदा एका व्यक्तीला पाच वेळा ते बोलायचं. आणि नंतर रिफ फ्रेश करायच तुमच्या मोबाईलमध्ये हाय ना, अं हे त्यांचा नंबर टाकून हे करायचं मग तेच त्यांच जे ऍप आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये येतंय.
येतय काय? हा.
आपल्या हेला दोन तीन किती पण लॉगइन करू शकतोय आपण
शकतोय काय?
लॉग इन करा. म नंतर काय आपण बोलू शक
म्हणजे ते जोडा म्हणून येतंय ते
हां हां जोडा जोडा हां
त्यात टाकायचं काय? ते मग त्यात तुमचा नंबर दाब ब म ते आपला नंबर लावायचा की त्यांचा
आपला अकाउंट असतंय ना आपला अकाउंट असते ना तिथं येत ते बघा
हं तेच की, आपल्या अकाउंट जवळच येतंय ते जोडा म्हणून येत
हां हां हां म तेच की त्यांचं त्यांचंच खेळ
त्यांचा नंबर टाकायचा. हं, हं पहिला खरं पाच वेळा बोललेलं मग जाणार नाही त्या?
नाही, नाही येतंय ते मला तसंच वाटत होतं म्हणून मी म्हटलं तुम्हाला कसं हं मग ह्यांनी दुपारी मला काॅलवर बोललीवतीत ना ते आत्ता आलीत मा त्या मोबाईलला
आलीत मग तसच करू तो म्हणजे कसं ह्यांनी कॉल करणार नाही सोडा कुणाला.
हा तेच त्यामुळे एकदा बोला त्यांच्यासोबत.
हा हा तसच मग कोणाला तर कॉल बघायला पाहिजे आता तीच कॉल म्हटलं कुठन कुणा कुणाला करायचं मला टेन्शन आलय आता
हूं आता आमच्यात मला दोन तीन आणले. तर मी आमच्या मामांचा पण नंबर हे करणार ये तो एक नंबर होतो ते
हम म्हणजे ते ॲप उघडले किती चालतय
चालय तुमच्याच्या दीदींच्या मिस्टरांच पण घ्या म्हणाव कि त्यांना
तेनी पण हलत कवा असत्यात
राहूदे ते दिदी हयाला लॉगिन कर करा म्हणून
ते दिदीच कामाचं तिचं तिलाच् हे झालंय. तिला फोन
हा हा हा होय मी त्यांना मेसेज केलता त्यांनी म्हणलीत माझं लिखाण आहे
हम्म अ तिझे लिखाण तटलंय ना काम ते गावाला गेल्यामुळे तिचा घो तस झालंय बघु बघतो आणि कोणत मग त्याने नंबर देतेतच की मी कोणाला तर कॉल करायला.
हा हा नाही उग त्यांच्याकडून नंबर घेत बसू नका अ त्यांनी कसं मध केलत हो फोन रिसीव्ह करायचा बोलाय नाय अस केलत मग ते आज मी चार्ल ना नाय बोललं तर चालते का तर नाही त्यांनी बोलायलाच पाहिजे म्हणून सांगितलं
मग त्यांनी फोन तशच करत फोन उचलतात तर बोलत नाहीत मग मी पण कुणाला तर के
मग तेच त्याचे पैसे कट झाले तेचेच पैसे कट झालेत रिकामा ऑडिओ
हम मग पैशकट झाले तेव्हा.
हा त्याच पैसे कट झालेत बोलायलाच पाहिजे
बोलायलाच पाहिजे म तशा आता कोणतरी ओळखी लानि हुडकाय पाहिजे
हूं हूं नाही मी अजून एक व्यक्ती आहे तीच हूं हूं अजून एक जण आहे ती तिकडची त्या कोल्हापूरकडची सांगतो मी तिजा नंबर आधी आपलं आपलं तर होऊ दे किती होते बघा हं
आपलं आपलं किती होत बघूया आणि मग? अ हं बघ लागलं तर मग सांगते तुम्हाला
हम्म
किती कॉल चालते
पाच
पाच का?
हूं चालतय ठेवू का? लावतो लगेच आणि
हां हां चालतय
हां